हॅलो कार्या प मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार कसे आहात?
हॅलो. नमस्कार कसे आहात?
मी बरी आहे.
मी पण मस्त आहे छान आहे. छान आहे. तुमच्या गावात पाहण्यास सारखं काय आहे?
आमच्या गावात अ ते बा बाहुबली म्हणून एक काय? तिथे एक जहाज मंदिर हाय. हम. खूप छान आहे बघायला लोक लांबून येतात इथे बघायला, तिथं वरती वर डोंगरावर आपण जाऊ शकतो, तिथ वरी वरती एक मंदिर आहे गोड्या पाण्याची विहीर आहे. राज मंदिर आहे. अ
खूप छा छान आहे ना, पर्यटन स्थळ ते? हो. हा हा.
छान! आहे मस्त आहे, लांबून लोक येतात बघायला गुजरात चे वगैरे राजस्थान, गुजरात
ह ह फोन जाता का?
ह हम.
आ हा. तुम्हाला प्रवास करायला आवडतोय? आ
हो, खूप आवडते.
अ ह हम कोणत्या ठिकाणी गेलात?
मी आज पर्यंत म्हणजे, जे गड किल्ले बघायला, मला खूप आवडतं. परत रायगड बघितलाय मी मालव- मालवण, सिंधुदुर्ग मग बीच वगैरे आवडतं मला बघायला.
ह्या उन्हाळ्याच्या सुटीत कुटे गेला नित का फिरायला?
नाही, ह्या उन्हाळ्याची सुट् तेत नाही, अम् जाणार आहे इथं बाहुबलीला फिरायला.
हम्म-हम्म, महाबळेश्वरला तेन गेला नाही का?
हा हे गेल्या सुट्टीत जाऊन आलोय.
हा हा तिथं काय आवडलं तुम्हाला मग?
तिथला निसर्ग, तिथला निसर्ग खूप छान खूप छान आहे निसर्ग. परत तिथलं खाद्य पदा अ म
अ ह म तिथलं मांनी. जर् तो कसा आहे?
काय? हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये.
तुम्हाला यालाय का आवाज?
नाही तिथं कोण हसतंय का?
सल सणाला कोणते पदार्थ बनवता तुम्ही? हॅलो तेनाला कोण पे मिळत सो हॅलो, कोणते? त्याच बनवता तुमच्याकडे. आवाज सगळा बाहीरं जातोय. हो. आत्ता फक्त तीन मिनिट झा झालेत.
भेटली तिथंच.
तसं नाही. नीट व्यवस्थित टास क सोडवला तर पैसे नीट मिळ तील.
तुझा हो का मला माहित नाही.
ओके बर चला राहू दे मज्जा मस्ती पुढच.
खरी सोबत कांदा खायला मी पहिल्यांदाच ऐकले
नाही तु म्ही ट्राय करून बघा. खीर सोबत कांदा खायचा आणि कांदा गोल चिरायचा आणि मीठ लावायच त्याला आणि टोमॅटो पण खाल्ला तर चालते. गीर वगैरे सगळं कालवायचं डाव्या हाताने
हो.
हॅलो हॅलो बास झाल आज. ह.
आता हे आपलं संभाषण झालंय ते अस असंहीच संभाषण झालंय. मेडी हे ऐकून कोण पण हसणारच की त्यांना त्यांने हसलीत तर त्यांचं आयुष्य वाढल.
हो हसण्यानी जीवन वाढते.
असं सुविचार वाचलाय का तुम्ही मराठी शाळेच्या बोर्ड वरती एक दिवस तरी कधी शाळा झाल्या शाळेत. ह घरात तुम्ही असंच बोलताय असंच वागताय काय. म्हणजे तुम्ही असं म्हणजे आ. मला कसं वाटतंय तुमच्या आवाज तुमच्या बोलंयावरण नही, नही तुमच्या बोलंयावरण अस वाटया लागय की आजच शुद्ध बोलायला लागलाय तुम्ही रोज काहीतरी वेगळे गाउंडळ बोलत असते का.
मी शुद्धीश बोलते.
हम्म.
पलते.
बोलाम काहीत कर. आम्हाला कशाला फोन केलायसा ठेवा.
असं न हो करू नका. कसा दहा मिनिटं व्हायचंयत अजून आपले.
मग फोन चालू ठेवून मी भांडी घासू काय माझी भांडी राहिलित घासायची.
ती जास्त मोठ्या प्रमाणात कोणता सण साजरा केला जातो.
मोठा सगळ्यात मोठ्या नवय सण आमची यात्रा एक असते खरं सण म्हटलं तर दिवाळी दिवाळीला कप कपडे घेत. म्हणून बटण वाटतय ते
अच्छा
माझी एक बहीण आहे. मावशीची अजपरगी ती म्हणत्या गुढीपाडवा त्यांच्यात गुढीपाडवा मोठ्याने करत वाढत कारण त्यांच्या देवळात क म्ह प्रभुज होतात. इथ नाय दिवाळीतला दिवाळीत तला पाडवा असतो कनी तू दिवाळी पाडवा दीपावली पाडवा तेव्हा मेंढर मेंढर बुजवतो. त्यात म्हणजे त्यांच्यात ते आप आमच्या इकडं काय असं करत. नाही मोठ्या ना ऐकून घ्यायच पाहि ना
ऐकले मी हे खूप छ बघायला होय बघितलंय ना हम
मग आणि काय? चालालय हमम
बस आहे. किती नव्वद पीडीएफ लियच्या त्या माझ्या होय होय मेडिकल स्टुडंट काही
होय का अच्छा अच्छा
ह.
मला माहितच नाही एवढा असतो.
न तुम्ही असं कसं कुणाला पण फोन करताय माहत नाहीये
का मग
हम्म. तुमच्या तिथे कोण आहे का खूपच डिस्टर्ब करतात ते मध्ये मध्ये काहीत बोलतात.
असं जोकच करत तो डाळ, भात घ्या
हम्म. हे काय जोक झाल व्हय.
तो ये.
हम्म.
म.
मग. काही नाही.
मलाच एवढं विचारला ला की, तुमच्याकडं काही काय होते?
आमच्याकडे होय आमच्याकडे तीन वर्षातन देवाची आ जळ असतो भंडारा तेन असतो. मग ते
हम्म.
विरोबा विरोबाची यात्रा.
काय असते म्हणतायत?
जळ असतो. तीन वर्षात न ते नासा असतोय जळ. रणबीर देव अच्छा ओळखला की तुम्ही.
ओळखते मला मला नॉलेज आहे तेवढं तुमच्यापेक्षा जास्त हम्म.
तुम्हाला गाणी ऐकायला आवडतय काय?
न मला म्हणायला पण आवडतय.
का आवडतय जास्त गाणं तुम्हाला?
मला सगळी हिंदी 'इंग्लिश सगळी गाणी आवडते.
होय मला तर कणी गाणी बि काय आवडतच नाइत.
हम्म, ऐकत जावा तुम्ही, गाणी ऐकणं छान अस माझी बहीण म्हणतेत काही नाही, आता काय सांगत नाही.
हा हा. मग आणि काय? छान बोलता हो तुम्ही आज म्हजे खू
हो हो मी तशीच आहे.
होय. कम. हा अच्छा अच्छा. अच्छा. ओके. ठीक
तुम्ही थोडं पण अच्छा, चांगलं म्हणत
ठीक आहे तुम तशी बोलून छान वाटलं.
बरं मग आता ठेवा.